हॅलो
हॅलो काय काम चालू आहे हॅलो
घरचे शेती काम काय नाही चालू म्हटलं घरच्या शेती चालू
हा का स कि काय करू राहिले काही माहिती सांग
ते तथ आताच सध्या भेंडी आणि तिकड म्हणजे त्या अग वावर एक िकदा टमॅटो लावायचे आणि बागी पण आहे आपल्याकडे
ह मग भेंडी काय भाऊ जातील
भेंडी सध्या चालू आहे ती चाळीस रुपये अशी माग डाऊन झालत पण असं ती ई चालूची
च्छा
स्टार्ट हो स्टार्टिंगला वती बरे सत्तरच्या आसपासवरती
हम आणि किती नि का त कशी पुढ त्या कामगती कशी तेत गती
ते आ समानस कोणसकला नाही कदी आणि तिखोड्याचे म्हणतात हातात पांजे वगैरे किंवा कैची हे घेऊन थोडा व लागत ते काटे वगैरे तर असतात नाग
ह ह कड हात सल क दो बरा मोठीे गड्डरते खल्ली
मोठे नाही असे आपले नॉर्मलच राहते वारी पण ते हहातात हाताला जखमा वगैरे वात त्यां किंवा डायरेक्ट भेंडी तर
ह
ज जखम म्हणजे आपल्या हात का आपल्या सारख तिव ते आशीे आग मारता हातलाे
हो हम् हम्
आणि परत आपला डाव कासं मग हत्या भेंड्याला लागलं म्हणजे आख्या अंगाला खाजं वगैरे सुटात
हम्
हम्म
म्हणून म्हणजे सुरक्षा म्हणून पणजे घालत का
हो सुरक्षा म्हणून पणजे घालावं लाग
कोणते पणजे वापरता
म्हणजे हेच आपले आपण थंडी श्वेटर बरोबर वापरतो ना
हो
तसेच तसच वापरतो
हो
हो फक्त इत्याचं कपड थोडा आहे ना झाड पाहिजे म्हणजे काठे बांज्याच्या हतून घसून नाहीय हातातण
फई फई फई हम्म भेंडी कशी नेमकी झाडाला अस गुच्छ येतो का एक एक येत अशी खांदीला तिथ बा
नाही नाही श प्रत्येक फांदीला एखादी त्या शँडला एक उत गुचछ नाही येतलोेंट
हा काय काय
गुच्छा नाही आहेत भेंडीचा या गेट सिंगाली राती
हो का ह मग त्याच्यावर रोख कोणत कोणते असं
रोग आपली लाल कोोळी वगैरे येत
लालकळी तुड ुड इवा मवा हम्म मळला
हो
हलाज
हा हे लागतच पण आता सध्या एवढी नाही लागली होती पण फवार नाही मारली होती त्याच्यानंतर थोडे कमी झाले
ब ना हम् एवढं टेम्परेचर म्हणजे पाना तर खराब होत असत
पान खराब म्हणजे पाणी प कमी पडलं होतं पान खराब होत हो त्या
हो
आणि भेंडीच असं आहे जेवढं आपण पाणी जास्त भेंडीच असं आहे म्हटलं
जेवढा आपण पाणी देऊ तेवढी भेंडीला वाट राहते म्हणजे आपल्याला रे रोज पाणी दिलं ना रोज भेंडी तेवढी मोठी होत चाल म्हणजे आपलं बेंडीचा माल वाढवायचा असला ना आपल्याला पाणी द्यावचं लागत अस
ह हो भंडीचा मला वाडा जास्त पाणी द्यावं लागत जास्त
हो जास्त पाणी द्यावं लागत
हम् उऊसाल कती तवीजयथ तरी
तस झालं तरी दीड एक तास, दीड दोन तास गेले तर भरपूर होईल
मग जास्त माल्य का तुला म आपण किती द्यायचं पाणी दररोज
दररोज म्हणजे आता सध्या कमी केलय पाण्याचे काम करत मग पण आधी नवीन नवीन चालू होती तवा द्यायच दीड, दोन तास द्यायचं पाणी. आणि त्यान भेंडीला वाड खूप व्हायची फक्त तवा आस म्हणा भेंडी ते पन्नास, साठ, सत्तर किलो आशन एकाची भेंडी
हम ह नंबरपूर पैसे वये का? म आता कीतीन जातील?
आता वीस एक किलो नाही का वीस, तीस किलो. तवा स्टार्टिंग होती ना मध्ये मध्ये भाव उतरले होते. हो मध्ये मध्ये भाव उतरले होते थोडे मग पाच, सात रुपये जायचे. मग आम्ही तव्हा भेंडी स्टॉप केलती मग आता परत नव्यानें ग्रोथ केली ती भेंडी.
स्टॉप केलती म्हणजे स्टॉप करण्यासाठी काय केलं मग
म्हणजे फवारणे वगैरे मारलं नाही किंवा पाणी दिलं नाही म भेंडी वाढली नाही आणि हि ज्या भेंडी येल नाही ना त्या खोडल्या नव्हत्या आणि ते खुडले नव्हत्या त्याच्यामुळे त्याला काही नवीन बँंडीला चान्सस नाही आला मग नवींटी वाढलीस नाही त्याच्या तसच स्टॉप वल का त्या आणि परत भेंडी चालू करायची म्हटली ते ते जुन्या भेंढ्या होत्या ना ते आख्या तोडून टाकल्या होत्या. आणि परत पाणी देणं सुरू केलत. तर ते काही दिवस नंतर परत भ्यान भेंड्या आलत्या.
आता भेंडीला पाला थोडाच हे पण अजून होईल थोडी थोडी सुरवात होईल त्याच्यात
मग जास्तीन येतील का?
हो म जास्त मिळतील.
हा
दिसत होत पहिले पण आता नाही आता कमी झाले खर
आ त्याला काय पावडर मारल्या का? कोणत्या मारल्या कशा मारल्या?
एवढं नाही सांगता येणार कीटक नाशक वगैरे मारेलच हाय चांगले.
हम
हो
ते दिवसादं पाउंटर मारितो.
होइल या स्टार्टिंग ला मारायच दोन दिवस त नाही आगित असत. अ म्हणजे दोन दिवसातून एकदा किंवा तीन दिवसातूनही एकदा असं मारायचं. म्हणजे हप्त्याला असं म्हणत दोन ते तीन फवार हप्त्याला व्हायचे म्हनजे माराव्याच लागायचे ते.
दोन ते तीन फवार नाही आत्ता किती मारीता मग?
म आता येकांद्या हप्त्यातून येकांदा हात मारीतो. त्यात बी काही रोगबीग वाटला तरच नाही तर नाही.
हम्म
कारण भेंडीला असं म्हण स्टार्टिंग स्टार्टिंगलाच गरज पडते जास्त फवारणी आता नाही एवढं काही.
पावडर हाय ना मारणार आता फक्त भेंडी खोडायची. असं पंधराशे, सोळाशे रुपये येतात दिवसात अस. पररय त्या
हो फर्टिलायझर काय वापरत त्या भेंडीला घालून
काय काय
फल्टिरायझर म्हणजे लिक्विड कोणते कोणती वापरतात
ते एवढं नाही सांग करणार सुद्ास माहिती त ीपगणी वगैरे सर औषध वगैर सळ चोलते काता
ह कलत कुडीी ठ मग
आणि पक् पुढं लागत किंवा विकायला जात
मी खाला मार्केट जवळ आहे का लांबी
मार्केट एढ छान का नाजे क आणि थानगावी वरून आत चार किलोमीटर आहे आसान. आणि लासल गाव सुद्धा जवळाय आपल्याला पण लास गावला एवढे व्यापारी राहत नसतो ना त्यामुळे
म्हणजे जवळ जवळ तुमच्या जवळपास साहेब दोन तीन मार्केट
हो दोन तीन मार्केट आहे नेपाळला पण मार्केट आहे आपलं इडं
तर
मार्केटचा पत्ता नव्हत झालो मी मारकेट किती लांब मार्केटचा पत्ता नव्हता विचारला मार्केट किती लांबी हे विचारत होतो मी
पाल टाइमपास करण्यासाठी काय बरायचं म
बार्केडचा पत्ता सांगायचा का आपली बली काय रे.
हां.
बट काय मार्केट का अशी माहिती द्यायची नाही याची कुठले काय आपलं लोकेशन नाही लागून द्यायचं असं. ह.
हो.
मग आता आळाई कंट्रोल झाली की नाही तुमची?
हो झाले.
हा.
म्हणजे हो चालेली कंट्रोलला आ तस त्यांनी का आहे त्याच्या
हा.
हो. लाल तोळी नाही आता नॉर्मल थोडी फडतेस त नाही तर नाहीच आ.
ह. लाल कोुळी गणटलो आहेलेो.
हो आता नवीन फुलेलाू राहिले म्हणजे आजमच्या इंटी वाढ नवीन नवीन
झा. आता म्हणजे फुल पादू कर भिंडीला फुल यात मग भिंडी कळी येते का?
हो पोल यातच वेंटला
हा का तु ल कुडं पान नं वाटेत का देताा प येत.
नाही नाही आ झेडता पैया तो आश ना सेट फुट रा ना. ट म आप जाडाची कशी फांदी राहते तशी त बारी ां जेडून पांे पटतात ते ना तेरा मध्ये वेंडी राहते.
हा मग त्याला फली जता मग तेून कळीन मग त्याची भेंडी तयार होती.
हो.
कमी खर्चात चांगल्या उत्पन्नाच पिके पा आहे.
हो कमी खर्चतो म्हणजे खर्च भरपूर आहे नाहीचे आसमान
हा.
हो.
हम्म.
असं म्हण पंधरा ते वीस हजार खर्च झाला असल भेंडीला बाकी वाटला काय असं सगळं ना पाचे
हो का?
हो.
हमं.
जास् समाज.
हो.
तरर अंदाजे पन्नास हजारच्या वरच असेल कदाचित नफा आणि ते बी पांडवां मंदिर
हो का बर
हो
चाल चालेल करतो बन.